हॅलो.
हा मग आणि यांनी काय केलाय माहितीय काय? आता हाय अशी परत ती हाय अशी जुनी बॅग घेणारच वापरून.
त्यांना इन्व्हेस्ट करायच नसतील नाही गाडी.
कराय नसते ना मग ही गाडी तू तू आली नाहीस. या दोन दिवसात. नाहीतर तूला दाखवली असती गाडीची कंडिशन
नाही ओ. आम्हाला आवडत नाही. मी ना डबडा गाडी फिरावायला आवडत नाही.
रडलीअसतीस तू रड घेऊन गेलो दारातन. काल जाताना माझी दारात गाडी बंद पडली. म गल्लीतल्या माणसानी तिघांनी माझ्या तोंडाकडे बघितले. हिजी गाडी
ओ माय. मग कायतर इज्जत गई ना. घोर अपमान.
बंद पडली म्हणजे, शी माझं मला लज्जास्पद वाटलेलं.
नाही. त्या गाडीला कोपऱ्यात लाव आता तिनी येतील घेऊन जातील तिला.
मी काय परत लावलेला नाय बाबा त्याला हात. बाबो,
नाही मला खरंच मला ती गाडीचं काय वैशिष्ट्य आहे. कुणास ठाऊक मला आवडतच नाही ती गाडीच आवडत. मला असं वॅगेनर म्हटलं तरी असं माझं डोकं फिरते. मला तिथं पण ती किती जण तरी ते वॅगेनर गाडी घेऊनच तिथं ट्रायला आलते. का काय म्हटलं हेनी या गाड्या घेऊन आल्यात. चांगली गाडी आहे कुठे मिळली नाही काय राहु दे म्हटलं, ते आमच्यासारखं डब्बा आणले असत तरी पण चालल असतं. खरी वॅगिनर तेवढी नको.
मला ती माचिसची डबीच वाटत्या.
होय की नाही तेवढीच आहे ती. अ त्याचं मला काय म्हणायचं आहे. त्याचं कम्फर्ट पण ते पुढण असं लगेच दिसत असेल रोड
नाही नाही काही दिसत नाही.
बोनेटच नाही ना त्याला,
हाय हाय बॉनेट आहे तिला ते बॉनेटा आहे आणि काय विषय आहे सीटा खाली आहेत.
म्हणजे खड्डयात असल्यासारखं आहे होय.
हा खड्ड्यात असल्यासारखा आणि उगीच हु म्हणून उंची वाढवून ठेवल्या तिची. जर जोरात टर्न मारलीच तर गाडी पलटी होत्या.
होय होय बरोबर आहे. हे होतय तिला. हे कमी असल्यामुळे तस होते.
शिऱ्या घुसलाय काल एकाच टर्नला गार्रकन म्हणल भावा,
घरातली पंढरपूरसाण येईस्तोवर आपलं पंढरपूर पंढरपुरं होईल काय.
म्हणलं भावा म्हणलं मी जॉब बी बघाय लागलोय.
हम् कल्याणम.
म्हणलं एवढी सहा वर्ष इंजिनिअरिंग केल्या एकाच टर्न मध्ये मारून टाकतील म्हणलं.
ते फिनायक्स सोलरवाल्याच तुला टाकू काय त्याने परत काल एक टाकलाय. म्हणजे त्याला फोन करून तर विचार की घेतेय काय बघ तुला तुला जवळ आहे तिथल्या तिथं.
फोन करून विचारतो की टाकून ठेव की.
विचार तोय तूला म्हणजे तिथल्या तिथं जवळच्या जवळ आहे ना म्हणून म्हणालोय. मला काल त्याची जाहिरात आलेली इंस्टाग्रामला परत एकदा म्हणून म्हणलं. मला काय अपडाऊन ला पॉसिबल नाही सोड ते. आणि त्याने मला हे तर करायला पाहिजे पण तुला. मला बसनं रोज यायला पाहिजे, आणि जायला पाहिजे. आणि तिथं उतरून आणि रिक्षान जायला पाहिजे तिथंपर्यंत रोज. त्यापेक्षा तुला टाकतो बघ तुला काय म्हणत्यात.
टाक की.
एकदा विचारायचं नुसतां घेत्यात काय बघाय च एक वर्ष एमसीबी चा अनुभव आहे एवढं सांगायचं, शिकवणार असतील तर काय बिघडाल जायला.
त्याला तू टाक. की मला ती अ जाहिरात टाक की.
बघतो कि त मी आणि की पाठवतो.
हा तू काय मला म्हणल्यालिस एका फोन मध्ये जातोय माझा फोन, ए बाळ हलक्यात घेऊ नको.
म्हणजे?
एका फोनमध्ये फोन माझा जाईल म्हनली नव्हतीस. आ आता ट्राय.
अजून अठरा एवजी पाहिजे एक टक्काच संपलाय व्हयं.
व्हयं पॉवर सेव्हिंगला टाकलाय त्याला अल्ट्रा पॉवर सेव्हीग.
वा छानच.
मी तेचा वापर मुंबईमध्ये असताना केलता.
कचाच्या अल्ट्रापावर सेविंगचा.
व्हय दिवसभर बाहेर फिराया लागत होतं नई. संध्याकाळी यायला बारा एक वाजणार उगच तोपर्यंत मेला विला तर चुकून म्हणून. आणि तिथ घरात एका चार्जिंगला नंबर येईपर्यत दहाजण तिथ त्या स्वि चला थांबलेले असणार नहीं. त्यापेक्षा बॅटरी जपून वापरा केलं मी. जरा जपून वापरली मी. हॅलो! हॅलो, हॅलो! हॅलो! हॅलो! हॅलो आवाज येईना तुझा मला. हॅलो! हॅलो! हॅलो! हॅलो! हॅलो! हॅलो! हॅलो आवाज येतोय का?